हो गुड इवनिंग मॅडम
गुड इव्ह
हा काही नाही, तुम्ही कामात येत का बिझी?
नाही नाही नाही नाही काय नाही काय नाही बोला ना.
काही नाही अ. काही नाही आपण कुठेतरी फिरायला जायचं का असं काहीतरी प्लॅनिंग करायचं का?
ओके, ओके, आता तर खूप पावसाचं क्लायमेट आहे मॅडम. एवढ्या पावसामध्ये कुठे जाणार आणि आपण इकडे तिकडच्या किती बातम्या ऐकतोय की इकडे हे झालं इकडे. ते झालं.
ह
आवड्यात तुम्ही बघितलं नाही का की आपले जे हवामान तज्ज्ञ त्यांनी पण किती सांगितलंय की नाशिक जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे. त्र्यबकेश्वर इकडे तिकडे ढगफुटीचं वातावरण सांगताय एवढ पावसाात कुठे जाणार ना
नाही हो मॅडम आज उद्या मध्ये नाही आपण संडेचं प्लॅनिंग करून किंवा आज असं नाही नाही उद्या नाही उद्या नाही. नाही आपल्या वर्किंग अवर्स ना आता चालू, आता कसं काय?
ओके ओके ठीक आहे नेक्स्ट टाईम करू कधीतरी काय चालेल चालेल अजून काय
काही नाही काय करणार हे आता काहीतरी काम काज नव्हतं. आता बसलेली होती म्हटलं चला मॅडमांना कॉल करू विचारू काय चाललं काय नाही.
हम् हम् चालेल चालेल चाललंय आपलं रोज नाही मॅडम माझं चाललं होतं ए जी एम फायलिंगची कामं
ए जी एम फायलिंग, ते काय असतं ए जी एम?
हेच ना मॅडम तुम्हाला मी तेव्हा सांगित जरा पूर्ण ऐक मा मा ऐकता एका कॉलमध्ये हा हम्म हे एक्स पोटरसाठी ती प्रोत्साहन म्हणून ती अमाऊंट असते. एक्सपोर्ट झाल्यानंतर ती हा रिटर्न करण्यासाठी त्यांना ही प्रोसिजर करावी लागते.
हा मग तसंच, एअरच पण असतं का मॅडम?
हो हो एअर साठी पण असतं ना एअरची पण पूर्ण हीच प्रोसिजर असते. जसं सी ची जी पूर्ण प्रोसिजर असते तीच एअर ची पण प्रोसेस असते आणि ते पण जर डॉक्युमेंट फ्री मध्ये फायलिंग झालंय का ड्रॉबॅक म्हणजे सीए ज्या वेळेस डॉक्युमेंट फायलिंग करतो ना. त्यावेळेस त्यांनी हा क्लेम मागितला पाहिजे समोरून मागितला तरच आपण देतो. म्हणजे कोणी कोणी कसं असतं की कोणी ड्रा बॅक म्हणजे फायलिंग करतं त्यांना आपण स्पेशली कोडींग दिलेलं आहे. डबल झिरो मध्ये जर फाईल केलं त्यांनी स्किम कोड म्हणतो त्यांना जर डबल झिरो मध्ये फाईल केलं हा त्याच्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रोत्साहन म्हणजे किंवा रोड टॅप वगैरे काहीही दिला जात नाही ते पूर्ण फ्री मध्ये असतं. आणि ल ती पण गव्हर्मेंटचं एक टेरिफ ठरलेलं असतं की याला याच म्हणजे तुमचा आयटम काय आहे ते हिच्यावरच मिळेल तिच्यावर मिळणार नाही असं गव्हर्मेंट ने एक स्टेज तयार केलेलं असतं. हा असे आता ओनियन झाले ग्रेवज झाले. ह्या ज्या नाशवंत वस्तू आहे यांना तर आहे पण आमच्या पुन्हा लाईव्ह एनिमल्स ची जी गोड्स वगैरे होतात त्यांना तर काही दिलेलं नाही म्हणजे ते गव्हर्नमेंटच्या टेरिफमध्येध्ये बसत नसेल मे बी त्यांची काही असेल काही वेगळी तरतूद तर ते फ्रीमध्येच असतं
ओके
असं काहीतरी असेल ते का कुठला क्रायटेरिया असेल एखाद दिवशी आपण कस्टमला विचारू की काही असं असतं कसं म्हणून
हो.
एक दिवस ते पण विचारू आपण कि त्यांना का नाही यांना आहे त्यांना का नाही बुवा एक डाऊट चांगला आहे आपला की आपण विचारू शकतोय त्यांना
हा
हमम आमच्याकडे इम्पोर्ट पण होतो इम्पोर्ट मध्ये पण ड्राय फ्रूट वगरे बरंच काय होतं म्हणजे आधी आमच्याकडे जुन्याचे कसं व्हायचं इथून बकऱ्या एक्सपोर्ट व्हायच्या आणि तिकडून ड्रायफ्रूटस मागवले जायचे ड्राय फ्रूटस मध्ये मसाले झाले हे झाले बरेच प्रकार होते म्हणजे जे विमान इकडून बकऱ्या घेऊन जायचं त्याच त्याच विमामध्ये तिकडून इम्पोर्टचा हा दुसरा माल पण यायचा असं पण इम्पोर्ट आम्ही केलेले आहेत जुन्या याच्यामध्ये
ओके मग हे इम्पोर्ट अह सी मार्फत पण इम्पोर्ट होता आणि याच्या मार्फत पण होत
हो हो मोस्टली तर आता आपल्याकडे सी सी कडनं जे येत ते तेे फक्त तर ड्राय डेट्सचच आहे आणि हे वालं जे इम्पोर्ट आहे ते आपलं एसीसी मार्फत होतो, जे बकऱ्या इथून आपण पाठवतो एक्सपोर्ट तर मग त्या अह त्याच फ्लाईटमध्ये रिटर्न इम्पोर्ट होत आणि एक्सपोर्ट मध्ये बोलल आता आपल्याकडे ड्राई डेट्स वगैरे येतात ना ते पण आपण बऱ्याच वर्षापासून इथे क्लिअरन्स होतात त्याचे पण इथे कस केल जात, आधी कंटेनर येतो कंटेनर पूर्ण गोडाउन मधे म्हणजे परमीशन घेतली जाते मग परमिशन कस्टम्स तिथ सेलिब्रिट करतो. सेलिब्रेट केल्यानंतर गोडाऊन मध्ये तो माल टाकला जातो लेबरकडन प्रत्येक गोणी ओपन केली जाते त्याच्यासाठी नाशिक वरन त्याला अलर्ट येत. ते साहेब लोक बरेच जण येतात प्रत्येक गोणीची गोणी चेक करतात म्हणजे पूर्ण
हा.
खाली टाकून ओपन करून प्रत्येक गोणी चेक केली जाते.
अह म्हणजे इम्पोर्ट केलेला माल
हो हो इम्पोर्टहून इकडे आलेला माल सुद्धा पूर्ण तपासणी होते त्याची त्याची पूर्ण तपासणी होते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तो आपल्या इथे राहणार असेल तर त्याचा पेस्ट कण्ट्रोल होत आणि दोन तीन दिवस जरी राहणार असेल तर मग पूर्ण तपासणी झाल्याशिवाय आणि इकडून कस्टम कडन क्लिअरन्स झाल्याशिवाय तो काही गेटच्या बाहेर जात नाही. म्हणे पूर्ण जस एक्सपोर्टचा क्लिअरन्स होत तसं त्याचा पण क्लिरन्स होतो आणि तिच्यात एजसपोज हा हो कधी नव जर तिच्यात काही सापडलंच तर मग पूर्ण आपलं कस्टमचं पण एक डिपार्टमेंट असतं ते येतात त्यांच्याकडनं पूर्ण पंचनामा वगैरे केला जातो. पूर्ण चौकशी केली जाते आणि मगच तो माल बाहेर सोडला जातो. आणि जर काही मटेरियल मिक्स असेल तर त्याची पोलीस कंप्लेंट होते मग ते करून तो माल इथे बॅन केला जातो. बॅन करून तो त्याची पूर्ण चौकशी होऊन पूर्ण केस तयार होते मग सहा महिने चालेल का वर्षभर चालेल असं काही सांगता येत नाही कारण आमच्याकडे अशा बऱ्याच केस होऊन गेलेल्या कीविच्या झालेल्या आहे, खारीकच्या झालेल्या आहे अह चॉकलेटच्या झालेल्या आहे की पूर्ण ते माल एक्स्पायरी होऊन त्याची डायरेक्ट डम्पिंग झालेली आहे मग याला काहीतरी रिझन असतात की म्हणजे तिच्यामध्ये काही निघालं होत किंवा दुसऱ्या कंट्री कडन आलेल आहे ती कंट्री आपल्याकडे बॅन आहे असं पण झालेलं आहे आपल्याकडे
ओके.
हम्म हम्म बरेच इश्यू असत तात हीच्या पण मधे पण एक एज अ कस्टमच्या रूलमध्ये नाही बसलं का ते बॅन होऊन जातं आपल्याकडे ते मटेरियल. हो. हो बॅन करतात म्हणजे ते डिस्ट्रॉय करतात नाही नाही गेटच्या बाहेर जाणारच नाही ना आमचा जो कस आमचा एरिया ठरलाय त्याच्या बाहेर ते मटेरियल जातच नाही तर विकला जाण्याचा प्रश्न. पूर्ण सगळ इन्क्वायरी वगरे होतात त्या नंतर जोपर्यंत डमपिंगची परमिशन. नाही तोंपर्यंत तो अहवाल इथेच असतो आमच्याकडे आयसीडी मध्ये त्याच्यानंतर परमिशन वगैरे आल्यानंतर. पण ते साहेब लोक समोरून थांबून मग पूर्ण खड्डा वगैरे करून मग पूर्ण त्यांच्या समोर डम्पिंग होते. पूर्ण ते वेस्टेजला टाकलं जात आणि त्याच वेळेस ती पण पूर्ण त्यांची इनक्वायरी. पूर्ण झाल्याशिवाय ते पण क्लोज करत नाही तो मॅटर ते पण पूर्ण एक्स्पॉटरला. बोलवून वगैरे सगळी इन्फॉर्मेशन देऊन सगळं केलं जातं. बरीच लेंदी प्रोसिजर आहे ती हो हो. हम्म कुठलंही वर्किंग म्हटलं तुच्या. प्रोसिजर आहेच एवढं सोपं सोपी नाही की तुम्ही एक्पोर्ट करा इम्पोर्ट. करा हो प्रत्येकाला त्यांनी रूल्स लावून दिलेले त्यांचे टेरिफ असतात. कस्टमचे हे जे. हा हा एक्सपोर्ट इम्पोर्ट जे होतात त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटने काही नियम आखून दिलेले. त्या नियमातच हा रेट लावायचा मटेरियलला तो रेट लावायचा एवढ्या मटेरियल. एवढ्या वेट पर्यंत केलं पाहिजे असं सगळं फिक्स केलेलं असतं‌. असं नाही की कोणी किती पाठवेल असं नाही चालत ना.
म्हणजे कस्त नाही ठरवल्याप्रमाणेच तेवढ त्यांना तेवढच पाठवत.
हो हो हो त्यांचे. नाही नाही त्यांचे नियम आहे प्रत्येक गोष्टीला असं नाही की तुम्ही आज. केल आणि लगेच उठून लगे्या एक्सपोर्ट ला आल्या असं नाही चालत ते सगळ. काय रूल होत.
हम्म.
बरंच काही वेगवेगळ वर्किंग चालत आम्ही इथ याच्या आधी काही आम्हा हे वर्किंग माहिती नवत पण आता इतक वर्ष. झाली मग हळूहळू पूर्ण. माहिती झाल, हम. आता इथे आमच्या इथे. आम्ही आमच्या प्रिमायसेस मध्ये फक्त एक्सपोर्ट इम्पोर्टच नाही चालत. तर आमच्या इथे कार्गो पण चालतात तर आम्ही कसं नियर नाशिक एअरपोर्ट च्या एकदम जवळच आहे. मग त्याच्यामुळे आमच्याकडे अ फ्लाइट थ्रू जस आपण कुरिअर करतो. तसे एअर थ्रू कुरिअर चालतं म्हणजे एअर थ्रू मटेरियल आपल्याकडे येतं त्यालाच आपण. कार्गो म्हणतो कार्गो हॅडलिंग म्हणतो ते पण काम चालतं आमच्या इथे. आमच्या इथे एंडिओ लाईन्स वगैरे असतात त्यांच्या थ्र हो.
हा. आणि मला काही मटेरियल पाठवायचं असेल तर मी तेथून पाठवू शकते का इथून पाठवायचं असेल तर.
हो हो आमच्याकडे इथे इंडिगोचं एक ऑफिस आहे वरती एअरलाईनवाल्यांचं. त्या ऑफिसला ला जायचं तुम्ही तुमचं जे पण मटेरियल असेल ते इथे घेऊन यायचं मग त्याच्याकड त्याच्यानंतर. ते तुमचे काय चार्जेस होते. कॅल्क्युलेट करतात, चार्जेस कल्क्युलेट झाल्यानंतर मग त्यांच्याकडे. एअरवेल क्रिएट केलं जातं. आणि मग काहीतरी पर के जी चार्जेस ठरलेले दोनशे साठ रुपये पर के जी. अशा हिशोबाने ते तुम्हाला जीएसटी च बिल देतात एअरवे बिल रेडी करून देतात. आणि मग जशी फ्लाईट असेल तर तस पाठवलं जातं पुढे.
हम्म.
हो हो, ‌ इथून पाठवलं पण जात तुम्ही पाठवू पण शकता आणि घेऊ पण शकता. तर येथे रेग्युलरली फ्लाईट चालतात. हो एकदम डेलीचं काम चालू येते आमच्याकडे.
हा आणि फ्लाइट कुठ कुठ जातात मॅडम इथून.
इथून फ्लाइट दिल्ली आहे, हैदराबाद आहे, गोवा आहे बेंगलुरू आहे. बऱ्याच फ्लाईट आहे मॅडम इथून डेलीच्या फ्लाइट असतात त्या आमच्या इथून नासिक हो हो डेली ये हो हो हो असं काय नाही की तुम्ही हे मटरिल नाही पाठवू शकत का ते नाही ते पण जर एअरपोर्ट वाल्यांमध्ये ठरवलेलं असेल की. कोट पदार्थ वगैरे नाही पाठवू शकत बघ तुम्ही पण आटो पार्ट. कंपनीचे पार्टस आहे का व्हजिटेबल्स आहे कोणी लाइव प्लंट. मागवत बरच हे गोष्टी एवढंच नाही तर तुम्ही. बाहेरच्या कंट्री मध्ये कोणाची एक्पायर वगैरे झाली असेल त्यांची इच्छा असेल की प नाशिकला वगैरे हे करायचं बॉ आपली शेवटचा विधी तो नाशिकला झाला पाहिजे. अ डेड बॉडी वगरे सुद्धा येत आमच्याकडे बाय एअर फ्लाईट टू फ्लाईट कन्वर्ट करून आपल्याकडे इथून सुद्धा बाहेर गेलेल्या आहेत कारण कस बाहेर जे कण कंट्री मध्ये लोक असतात ते भारतीय असल्यावर त्यांना अस वाटत की आपला विधी हा नाशिकच्या गंग गोदावरी काठीबाबा हा त्यावेळेस ते पण आपल्या इथून झालेलं आहे बघितलेलं आहे आम्ही ते सुद्धा बऱ्याच वेळेस.
हो
म्हणजे डेड बॉडीज पण जा आणि म कोणाचे रिलेटिव्हस वगैरे घेऊन जातात का, आपली इथले लोक येतात ते
नाही नाही आपले लोक नाही येणार त्यांना ऑलरेडी फोन केलेले असतात तुम्ही आता त्याचे आ इकडूनच ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्यां आलेलं असत क तुम तुमच असं असं मटेरियल इथे येणारे मग आपल्याकडे आल्यानंत तर आपण त्यांना कॉल करून देतो की तुमची अशे आता डेडबॉडी आहे आपण त्यांच्याकडं आपल्याला एक इंटीमेशन येतेच न त्यांच्याबरोबर म त्यांना आपण बरोबर कल करून देणार की, तुमचं अस अस आलेलं बॉ पार्सल अस किंवा काही असो तुम्ही डेड बॉडी बद्दल विचारताय तर ते सांगातात. की अशा असं आले आहे आपल्यापर्यंत मग ते आपल्या त्यांना पोचवायच मग इन्फॉर्म करतो आपण आणि ते रिसीव्ह करायला येऊन जात मग आपण आपल्या प्रोसिजर प्रमाणे - त्यांना ते देऊन टाकतात.
ओके.
ह चालेल मॅडम हा करा म नेक्स्ट टाईम कॉल ओके ओके. अकरा मिनिटाला.